आवाज येत आहे का?
हो ग येतोय.
काय नाही आवरलं आत्ताच देवपूजा झाली, तुझी झाली की नाही?
नाही ग मी म्हणजे आम्हाला ना, ते सुतप पडलेलं ये. कोणीतरी गावाकडे वारलं आणि म्हणजे दहा दिवस झाले त्यांना. आणि परत लगेच दुसरं म्हणजे नऊच दिवस झाले त्यांना आणि परत दुसरं वारलं. तर जवळपास पंधरा वीस दिवस झाले पूजा वगैरे काहीच नाहीये. कालच नेमका दहावा झाला, तर काल केली पूजा पण अग फुलं वगैरे असल्याशिवाय प्रसन्नच नाही वाटत ग.
मग काय ग मला पण, पण मी करते अगं म्हणजे आता म्हणजे काहीकांच्या मांनण्यावरती ये. प्रत्येकाच्या मांनण्यावरती ये माझं म्हणजे अस तीन दिवस झालं ना आमच्याकडे पुुंजवणी वगैरे झाली ना आमी करतो पूजा म्हणजे माझे सासरे स्वतःहूनच करतात, मग काही तर प्रश्नच नहीं पडत. मग करते मी पण पूजा वगैरे.
नाही ग प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे हे असतात रूल्स.
बरोबर, म्हणजे कोणते म्हणजे तुला असं आवडते का देवपूजा करायला वगैरे?
हो मला आवडतं ग देवाचं करायला म्हणजे छान वाटतं म्हणजे मी आत्ता नाही का सेविंग करून करून ना एक छान देवघर घेतलं बघ.
अच्छा काय म्हणते मस्त. कसं घेतलं, मार्बलचं म्हणजे कोणतंय लाकडाचं ये की अस मार्बल?
नाही नाही फर्निचर मध्येच ये पण मला थोडस त्याला मला वाटायला लागलं, आता म्हणजे मला दिसायला तर छान वाटलं ते पण आता थोडं त्याच ते वरचं जे लेअर असते ना ते फर्निचरची तर ती एका ठिकाणी मला निघलेली दिसायला लागली. तर मला असं वाटतय आता चूक झाली की काय काय माहित. एवढं म्हणजे हे टिकल का असं?
तू ऑनलाईन मागवलस का, तिथून जाऊन घेतलस? नाही तर परत त्यांना दाखवून बघायचं, म त्यांना दाखवायचं. फोटो काढून त्यांना दाखवायचं, की असं असं झालंय आत्ताच घेतलं म्हणा मी.
आता काय बोलू शकतो ना आपण, फर्निचर वगैरे मध्ये नाही बोलू शकत आपण एवढं.
हा ते तर आहेच पण काही देतात ना, असं की तुम्ही एवढं तुम्हाला टिकणार वगैरे म्हणून अस.
नाही नाही ते तसं नाही काय बोललेलं, ते तेव्हाच बोलले पाण्याचा वगैरे अजिबात वापर पर करू नका, पण ते पाण्याचा वापर करायला मी पाणी पाण्याच काही संबंध येत नाहीस. समजा आपण देव वगैरे पुसूनच ठेवतो ना.
आणि जरी आपण देवारा जरी पुसला, तरी आपण काय एकदम ओल्या कपड्यांनी नाही पुसत, आपण नॉर्मल कपड्यांनी पुसतो, असं वरच्यावर.
हम. अग जोपर्यंत ना अशी मनापासून पूजा नाही होत ना माझी, एकदम देव वगैरे घासून जोपर्यंत ते चमकत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला समाधानच मिळत नाही.
बर. माझ असं कसं म आता मला रोज नाही ग देवपूजा करायला भेटत, म्हणजे असं रोज तर मी नाही घासून पुुसून करत. म्हणजे अस पण एक सोमवार माझा आहे ठरलेला, गुरुवार शनिवार, या तीन या तीन दिवस नियमित मी देवपूजा करतेच करते.
नाही मी गुरुवारी करत असत. ते गुरुवारी माझ म्हणजे जो मेन दरवाजा असतो ना तो व्यवस्थित पुसायचा वगैरे आणि मग त्याला हळदी च लेपण वगैरे करायचं, रांगोळी वगैरे काडत असते दारात, मला थोडं प्रसन्न वाटतं ग.
अच्छा. आणि तेच प्रत्येकाची म्हणजे आवड असते की प्रत्येकाने कुणाला कसली आवड कुणाला गाणे असं असतं
हो आणि अजून एक सांगते तुला जवळपास मंदिर असेल तर आता आपल्याला तर एवढ्या प्रकारचे फुलं भेटत नाहीत बघा तर राहतो आपण फ्लॅटमध्ये वगैरे तर आपल्याकडे नसते जागा एक तर तर मग मी मंदिरात जात असत ते आणि माझ्या मम्मी ना सांगितलं की ते मंदिरात जे फुलं वाहिलेले असतात ना देवावर तेच तिथलचे फुलं घेऊन यायचं आणि आपल्या देवावरर वहायचे घरच्या का तर मग ती मंदिरातली जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरात येते
अच्छा माझं पण तसच होतं म्हणजे कसं होतं की अ जेव्हा जाते ना देवपुजा वगैरे करते ना, तेव्हा म्हणजे असं की मला मंदिरात जायला स्पेशल जास्त आवडतं म्हणजे आपल्या गणपतीच्या मंदिरात वगैरे असं जाऊन बसून तिथे ध्यान साधना वगैरे केली की मला अस छान वाटतं
हो अगं मी करत असते कधी कधी म्हणजे मला स्वामी समर्थांचं करायला आवडतं फार तर मग मी म्हणज की मला मी म्हणते की मी गुरुवार पकडलं वगैरे पण होतच नाही ग त्यांची सेवा म्हणजे भरपूर भरपूर आहे करायसारखी करत असते मनात आलं की खूप कर ते मनात आलं ना मी ते रोज रोज वाचत राहते आणि मग एकदा मूड गेला ना माझं मग मी खूप दिवस पूजा बी करत नाही
नाही नाही माझं कसं मी ना म्हणजे आम्ही एक बै ठेकला जायचं म्हणजे आमच्याकडे बैठक आहे नाना साहेब धर्माधिकारी त्यांचे मी खूप केलय बरोबर बरोबर स्वामी समर्थ समर्थांच म्हणजे मी लहानपणापासून अगदी अ हा रामदास स्वामी समर्थांची अ लहानपणी मी म्हणजे अंगणवाडीत असल्यापासून मी बैठकीला जाते पण आता फक्त लग्नानंतर मग हा मुलगा झाल्या पासून मग माझं होत नाही. पण लहानपणापासून मला आवड खूप म्हणजे असं त्याची
होती तेव्हा बालभक्तीला जायचे का
हो बालभक्तीला
अच्छा! अरे वा! चांगलं बोलतोय समर्थ त्यांचे हे भेटले मग तर दास
हो म्हणजे आता माझ्या नियमितपणे पण आता मी आता बैठकला नसेल जात तरी माझं नियमित पण हे रोज संध्याकाळी, त्यांचं दासबोध किंवा सदगुरु चरीत्र किंवा नामस्मरण ते करणं करत असते. आता मी ऑफिसमध्ये जरी आली ना, काय
माझी मम्मी दोन टाईम घेते ग त्यांचं ते म्हणजे काय म्हणतात त्याला
उपासना
हा उपासना करते ती दोन टाईम उपासना करते सात, सात माळी जप करते. ती सात भागाची उपासना
हो सांत भागातली उपासना म्हणजे तुमच्या तिकडे पण आहेतच खर तर बघायला गेलं तर
ते आमच्याच इकडे येत ते जे आहे ना रामदास स्वामींचं
हम हा
ते गाव जामसंभरथ माहितीय का तुला?
अच्छा! अच्छा! ओके नाही म त्यांचं पण ते आता जे आमचे जे जे बैठक वगैरे घेतात ना ते आमच्या तिकडे रेू दंडाला म्हणजे आमच्या तिकडे आलं त्यांचं त्यांचं घर वगैरे तिकडे आहे रेवदंडाला
नाही घर असेल तिकडे पण मग त्यांची इथं मला असं वाटतं जन्मगाव वाटत.
अच्छा हो असेल असेल असेल कारण त्यांचं आमच पूर्ण हे आमचं जिल्हा आहे ना तिकडे त्यांचं खूप चालतं म्हणजे म्हणजे आता खूप ठिकाणी आहे त्यांचं असं नाही की कुठे नाहीये खूप ठिकाणी सगळे लोक करतात पण असं काय झालं माहितय का? लोक त्याचं हे नाही घेत ग खूप लोकांनी असं त्यांचं नाव म्हणजेसं खराब केलेलं आहे खूप लोकांनी असं म्हणजे बैठकीला जाऊन पण बसून पण त्यांची आज्ञा पा आलेली नाहीये त्याच्यामुळेला थोडंसं वाईट वाटतं वाटे काही नाही
नाही ग. म्हणजे एवढं तरी कुठल्याच देवाचं नाहीये. पण तिथे काय म्हणतात. तुम्ही दारू प्या. मटण खा. चिकन खा. काय करायचं तर करा. फक्त इथे येऊन बसा. आणि तुम्हाला घडवायचं काम माझंय. म्हणजे
बरोबर. बरोबर. बरोबर बोलतेस तू. पण लोकं अग हल्ली आता काय करतात. त्याच्या नावाववर. म्हणजे आमच इकडे मी तुला सांगते. बैठकीच्या नावाने. एवढं ना म्हणजे. लग्नाला वगैरे आम्ही बैठकीला जातो. मुलगा बैठकीतला आहे. वगैरे आणि अ अक्षर म्हणजे खर तर ते अस. दारू वगैरे पिणं. किंवा अजून ख खूप असे व्यसन असून पण. म्हणजे लग्न ठरायच्या आधी. बैठकीला एक सहा महिने. किंवा वर्षभर जाऊन बसायचं. तर का? म्हणजे माझं लग्न ठरेल वगैरे. असे लोकं करतात. अ ग आमच्याकडे. तस नाव चांगलंय तर. म्हणून असं करतात.
नाही ग. म्हणजे ते तरी सुद्धा. ते स्वीकारतात माहिते का? तरी सुद्धा ते ते म्हणतात. तू कसही ये. कसही कर. म्हणजे त्यांचं एवढं नाहीे असं की. असं एवढं. पाळायलाच पाहिजे. एवढं कठोर नाहीये. त्यांचं म्हणजे. त्यांचं करा म्हणतात फक्त. आणि म्हणजे मला तर कसं काय? काय माहिती? मला एक जण म्हणजे भेटले होते. मी प्रेग्नेंट होते तेव्हा. एका महाराजांनी म्हणजे आमच्या घरी दिंडी येते ना. दिंडी मुक्कावाला असते. आमच्या तिथूनच जाते. तर म त्यांनी मला. प्रेग्नेंट असताना. पुस्तक वाचायला दिलं होतं. तर मग त्याच्यात पण सद्गुरुचरित्राचच आहे बघा. गुरुचरित्र. हो आणि येउ माझ्याकडे हरेपाटाचं पुस्तक आहे. तर म्हणजे त्यात त्यात म्हणतात ना. की ते गुरु दत्तगुरूचा. समजा एक. एकमुखी दत्तात्रयाचा. असा बसलेला फोटो पाहिजे. तर तो ही माझ्या घरात. म्हणजे अचानक आला. न घेता.
कीती छान. मस्त. नाही मी आता. म्हणजे आता हरिपाटाच तू सांगितलं. आमच्याकडे. आमच्या सासरी तर म्हणजे प्रत्येक एकादशीला हरिपाठ असतो. आणि म्हणजे ति तर मोठं असतं. आणि अ तसं पण. तुला संध्याकाळी. संध्याकाळी आमच. म्हणजे समोरच विठला रुकुमायची मंदिरे. रोज संध्याकाळी हरिपाट असतो म ते गावाला गेल्यानंतर इतकं प्रसन् वाटतं ना. की ते कानावर शब्द पडतात. आता पूर्ण ते ऐकून ऐकून. हरिपाठ पण ते पाठ झाले माझ आता पूर्ण.
अग तु म्हणजे माझ्या सासरी ना. माझे सासरे ते त्यांनाना खूप देवाचा नादे. आणि माझ्या आजी सासू येत आणि माझ्या सासूबाई तीघ मिळून पण हपाठ घेतात. अजून एक आजी होत्या. पण त्या वारल्या. आणि रोज त्यांचा सात वाजल्याचा टाईमे. सात ते आठ त्यांचा बरोबर हरिभठाचा टाईमे. रोज घरात हारीपठ होतो. हम्म.
म्हणजे मुलाला पण असेल ना. थोडीफार सवय.
हो तो तिथं जाऊन बसायचा. आणि टाळ वाजवायचा. पण आम्ही तिकडे जास्त जात नाही ना ग. थोड सासरी कमी राहण्यात येतं ना. पण मग गेलं की. तो तिथे बसतो. असा टाळ वाजवत.
अच्छा. नाही प्रत्येकाला म्हणजे आपल्यालाटा आता माझा मुलगा तर तीन वर्षचाय. पण गावाला गेल्या नंतर. इतकं त्याला छान वाटतं. हरिपाठाला जाऊन बसतो. आजोबसोबत. म्हणजे आता इथे आपण नाही एवढं करत. आता शुभमकरोती वगैरे म्हणतो. जय जय रघुवीर समर्थ असं सगंळ ते. श्लोक वगैरे पाठ आहे त्याचे. पण आपण आपल्यावर तीये ना ते. मुलाला संस्कार देण वगरे. मग गावाला गेला की, आजोबा सोबत जाऊन बसतो. मस्त हरिपाठ करतो.
हो का? आणि नाही ग म्हणजे माझ्या सासरी पण काय करतात माहिते का? ते बसले हरेपाटाला की लगेच म्हणतात. शिवमला घेऊन ये. म्हणजे माझ्या सासूबाईला त्याला घेऊन ये मग त्याला एक चेअर ठेव चेअर वर बसवतात मस्त आणि मग त्याला बुक्का लावतात त्याच्या हातात टाळ देतात
अरे वा मस्त
आणि मग तो करत हो खूप लहानपणापासून त्याला ते करतो तो
अच्छा म्हणजे ग खरं म्हणजे याच्यासाठी आजी आजोबा पाहिज का आपल्याकडे म्हणजे हे बाकीच अस मुलांना वगैरे करण्यासाठी अजून समर्थचे वगैर मग तू पण उपास करते काय म्हणज तुला स्वामी सर्थनच तू करते तर ते गुरुवार वगैरे
नाही गुरुवार वगैरे नाही करत फक्त मग कधीतरी अस तारक मंत्र ऐकत असत ते कधी कधी ते तीन वाचायच असतात ना अध्याय तर मग ते कधी कधी तीन अध्याय घेत असते मग एकदा कम्प्लीट करते एकदा घेतलं का मग रोज तीन तीन तीन करत असते. आणि मग असं मागे भरपूर वेळा ते. तीन चार वेळा एकदम कंटिन्यू करतच राहिले पण मग मध्येच मग काही घरात वातावरण थोडं हे झालं कि म थोडस मूड जातो ग
आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे आता स्वामी समर्थनच एवढं नव्हतं म्हणे आता श्री रामदास स्वामी समर्थनचं चालू असायचं पण आता स्वामी समर्थांचं पण एवढं लोकं करतात नाे मी भक्ती माझी पण आहे भक्ती म्हणजे एवढे मोठे मोठे वट झालेत नाहेील तो गरुवारी तर एवढी गर्दी असते प्रचंड गर्दी दिते खूप गर्दी असते आमच्या डे खूप म्हणजे खू म्हणजे खूप लोक करतात ग आता म्हणजे आता ते बरं वाटतं की काही करू की लोक देवाच्या म्हणजे आहेत देवाच्या मागे लागलेले आहेत काहीतरी कर
नाही आहेत ग म्हणजे ज्यांची श्रद्धा आहे ना ते डगमगत नाहीत बघ
बरोबर
हम् आणि आमच इथे पण एक मंदिर आहे बघ महादेवाचं तर तिथे पण रोज हरिपाठ होतो आणि त्यावेेळेला नेमकं माझा शिवामला खाली फिरायला घेऊन थोडंसं जात असत मी दिवसभर त्याला पण घरात बोर हो तर तो काय करतो सकाळी शाळेत गेला की मग शाळेतून आलं की थोडस टी व्ही बघतो आणि टीव्ही बघितलं की नंतर मग अ थोडा झोपतो आणि मग उठल्यानंतर काहीतरी खाऊ घालून मग
अच्छा अच्छा अच्छा चालेल आपला टाइम पण झाला मग थोडी बिझी पण मग तुला करते थोड्या वेळाने हा हा चालेल चालेल बाय